हा ताई बोला आता!
हा
मला छान वाटलं पण ही यात्रा म्हणजे नवीनच ऐकली मी माहिती सगळी
हो आमच्या आमच्या गावाकडे ना खूप छान यात्रा असते त्यात परत दारू असते दारू म्हणजे आपली ती नाही हा
हो हो कळलं कळल फटाके वगैरे
हा फटाके वगैरे असतात खूप मोठे मोठे दारू फटाके उडवतात ते चक्र असतात मोठे मोठे चक्र गोलगोल आमच्या गावाकडे हा आणि दारूचे पण खूप प्रकार आहे ते काठीला बांधतात बांबूला वगैरे खूप वरवरर फटाके उडतात
हो हो
खूप वेगळ्या प्रकारचं नयनरम्य दृश्य दिसतं तिथं त्या यात्रेत आम्ही तर त्या यात्रेची वाट खूप दिवसापासून बघतो
बरं आणि हे क म्हणजे कुठल्या महिन्यात वगैरे काय
मे महिन्यात बुद्ध पूर्णिमा
अच्छा अच्छा अच्छा तुम्ही मगाशी म्हणलात बरोबर आहे आपल्या इकडे जानेवारी मे असते ती यात्रा
हो आमचा संगमने तिकड भाग आहे ना तो
हम्म हम हम.
अकोले संगमनेर
अच्छा अच्छा अच्छा हा हा हा. बर बर अहिल्यानगर का
हा हा आहिल्यानगर बरोबर
बरं बरं!
हं तुम्ही काय करतात ताई?
माझं काय नाही माझं आता एम एस सुरू आहे.
यम ए हो हो आता स्पेशल काय एम ए मध्ये
स्पेशल माझं म्युझिक झालंय आता एम ए आता ड्रॅमॅटिक्स करते
हा भारी ना?
ह हं तुमचं एज्युकेशन?
मी बीए एम एससी आयुर्वेद.
बर हा म्हणून तुम्ही एवढं हेल्थ व्यायाम विचार
नाही काय बोलायचं मग आपण हेल्दी हे -हेल्दी विषयी आहारा विषयी कुटुंबा विषयी ते विचारलेलं चांगलं ना, म्हणून मग म्हंटलं पण याचीच माहिती घेऊ जास्त.
चांगलंय चांगलंय आम्हाला पण जरा सांगा काय म्हणजे हेल्थ बद्दल वगैरे थोडंफार.
हा हेल्थ बद्धल बोलू
हो
हा
आता माझं काय म्हणणं आहे आपल्या दैनंदिन जीवनात स्वास्थ्याला खूप महत्त्व आहे. म आपण ऍलोपॅथीचे औषधांचा उपयोग कमी केला पाहिजे. आयुर्वेदिक औषध जास्त त वापरले पाहिजे आयुर्वेदिक औषधांचा रिझल्ट उशीर यतो. पण दोषांचा समूळ नाश करतो आयुर्वेद आयुर्वेदाचा मु ख्य उद्दिष्ट काय का स्वस्त व्यक्तींचे व्यक्तींच्या आजाराचे स्वस्त व्यक्तींचे आरोग्य टिकवून ठेवणे आणि ज्या आजारी व्यक्ती आहे ना त्यांच्या रोगां च क्षमन करून आणि त्यांना हेल्थ हेल्थ म्हणजे आरोग्यदायी ठेवणे हे आयुर्वेदा च ऊदिष्ट आहे तर मग त्यात काय म्हणत अ आपल्या चरकसंहिता सुश्रुत संहिता आयुर्वेदामध्ये त्या संहिता मधून खूप ज्ञान मिळालय आयुर्वेदा वी
हो!
तर मग मी थोडंफार सांगत असते सर्वांना कोणी काय विचारल्यावर वगैरे.
बरं बरं!
आणि आहार आपला आहार कसा पाहिजे जीवनात. आपण जसा आहार घेतो ना तसा आपला स्वभाव बनतो. सात्विक, राजस, तामस असं मग त्याच्यानु सार मी करते. म आता काय करता बाकी तुम्ही?
बाकी काय नाही बाकी आता निवांतच आहे.
हा कुटुंबात तुमच्या?
अ कुटुंबात तिघं जन आहे आम्ही.
आ?
अ मी मम्मी पप्पा तिघ.
हम्म, हम्म. तिघे हम्म आम्ही चौघी, दोन मुलं, आम्ही दोघ.
अच्छा म्हणजे मॅरिड.
हम्म, मम्मी, पप्पा गावाकडे असतात.
अ नाही, नाही जाॅईनच.
हा जॉईंट फॅमिली पण आम्ही सेपरेट असतो.
बर बर..
हॅलो.
हा ताई बोला आवाज येतोय.
हा सुट्टीच्या दिवशी काय करता सगळे एकत्र येतो, मजा करतो,
हो..
हा बातम्या बघता?
प्रत्येक जण वेगवेगळ्या म्हणजे ह्याच्यात राहतात का गावात?
हो.
बरं बरं.
मम्मी, पप्पा वेगळे त्या ठिकाणी गाव गावाकडचं मामान ते वेगळे असं.
अच्छा, अच्छा, अच्छा.
हा पण अ गावाकडे जितकी मजा येते ना तितकी सिटीमध्ये नाही येत. शहरामध्ये नाहीयेत शहरामध्ये हा. आणि आजकाल गावाकड जे शहरात जे अ मिळत ना ते सगळ हायब्र्रीड आहे गावाकड थोडंफार तरी गावठी अन्न मिळत. हे सगळं रासायनिक केमिकल नि शेती केलेली. गावाकडे आप आपल्याला कस पटकन आपल्या हातने लावता येत ते लगेच आपण खाऊ शकतो आपण त्याच्यावर फवारे मारत नाही रासायनिक शेनखत वगैरे हे गोष्टींनी आपण थोडीशी अशी नॅचरल नैसर्गिक शेती केलीच पाहिजे.
हो.
तुमच्याकडे शेतात काय पिकत ताई?
नाही शेत नाही आपल्याकड.
हा.
हा..
पण तुमच्या गावाकडे शेतामध्ये काय घेतात?
फुल म्हणजे सिटीच आहे ना तिकडं त्यामुळं असं म्हणजे शेत किंवा असे काय म्हणतात त्याला निसर्ग एवढं जास्त म्हणजे झाडं वगैरे नाहीत.
हा, हा, हा, ओके. मग तुमचं जीवन म्हणजे धावपळीच हे शहरातलं जीवन म्हणजे. भरपूर धावपळ.
हो. गावाकडे कसं निवांत वगैरे नाही, नाही बस नाहीच.
हम्म. हम्म.
गावाकडं कसं निवांत असतं सगळं.
हा मैदानी खेळ.
मैदानी खेळ तसे नाही खेळत पण आधी खेळत होते भरपूर खुप खो-खो कबड्डी.
हम्म. तुम हा. तुम्हाला काय काय आवडतं वगैरे काही वेगळं काही आणखीन आणखीन काही तुमच्या जीवनातल्या आठवणी
नाही मला आता फक्त हेल्थ संदर्भात मला असं तब्येत सुधरवण्यासाठी की म्हणजे काही आयुर्वेदिक वगैरे आहेत का
तब्येत सुधरवण्यासाठी तुमचा आहार व्यवस्थित पाहिजे.
हो
प्रथम त्या तुम्ही चहा बंद केला पाहिजे.
चहा बंदच आहे माझं आता दोन वर्ष झालं
ह हा हा मग डायट मध्ये सलाड उठल्या उठल्या प्रोटीन्स च मूग डाळ स्प्राऊटस भिजवन मूग मूग वगैरे मटकी मूग त्याच्यात चाट मसाला थोडासा टाकायचा आपल्या टेस्ट पुरत नाही का-' लिंबू वगैरे हळद मीठ टाकायचं चिम चिमुटभर हळद टाक खूप नाही एकदम चिमुटला कमी
बरं बरं
आणि ते स्प्राऊट खायचे. दुपारी जेवणात ताक घ्यायचं दही ताक दुपारच्या जेवणात आणि प्रॉपर वरण भात पोळी भाजी असं जेवण करायचं सात्विक आणि तीन अ नाश्ता करायचा कधी उपमा कधी पोहे कधी उप हे ओटस म ओटस घ्या
बरं बरं बरं ते काय नुसतं खायचं का म्हणजे दुधात वगैरे मिक्स करून
ओटसच आपल्याला डायरेक्टली बनवता येतात ना ओटस मिळतात ना ग बाजारात.
हो मिळतात मिळतात.
हा त्याचे पॅकेट मिळतात ते ओटस दुधात पण खाऊ शकतो आपण मसाला ओट्स भरपूर त्याच्यात अ टाईप प्रकारे ते आणून खाऊ शकतो पण नाचणी नाचणी ठेवायची नाचणीचे
हो नाचणी हो.
हा गूळ खजूर शेंगदाणा त्याचे लाडू करायचे. तब्येत वाढवण्यासाठी आणि मेन म्हणजे बाजरीची भाकर आणि गूळ
बर मी भाकरीच खात नाही हे माझं एक म चपातीच खाते जास्त करून
भाकरी करायची त्यात गुल कालवायचा आणि त्याचा लाडू करायचा तब्बेतची साठी खूप चांगलंय वजन वाढतं पटकन त्याने
बरं बरं बरं त्याच्यासोबत मिक्स करून खायचं का
हा मिक्सर मध्ये फिरवायचं गुळ आणि बाजरीची भाक भाकरी गरम गरम तूप आणि त्याचा लाडू करून खायचा.
बरं बरं बरं.
हम्
आणि गोळ्या वगैरे काय काय हेच सगळा आहार वगैरे अस
नाही नाही गोळ्या वगैरे काही घ्यायच्या नाही.
बरं बर हो हो
त्यामुळं गोळ्या वगैरे नाही घ्यायच्या आपण जितक्या आहारातून जेवढं जाईल ना तितकंच आणि नंतर आपोआप आपोआप टोमॅटिक तब्येत होते.
हो हो ते आहे.
हा जेव्हा जेव्हा आपल्या फेजेस चेंज होतात ना त्यावेळेच आ होऊन जातं ते सर्व गोष्टी क्लिअर हम
हे आता नवीनच उपाय म्हणजे छान वाटला मला भाकरी आणि गुळ. मी करीन आता हे ट्राय बरं.
आणि गरम गरमच का याच्यात मिक्सरमध्ये फिरवायची गूळ-तूप.
हम् हम्म हम तूप पण त्याच्यातच टाकायचं.
हो नक्की हम. तुून
बाकी काही मग अजून.
बाकी नाही सनांच्या वेडी. अ वेगवेगळे कपडे त्या सनानुसार ड्रेस व पोशाख वगैरे काही घालतं.
चालु असत. म्हणजे, जास्त करून आपल्याकडे कस आस अनारकली चुडीदार हेच आहे ना.
हा आनारकली.
हम्म.
चुडीदार परे पहिल्यांदा कसं पलकर, पोलका भारी होत ते पण मुक्ताईचं. हा मल मला आवडते. मी माझ्या मुलीला आता आषाढी एकादशीला मुक ताईच परकर पोलका घालून देणार. असं रुक्मिणी सार किंवा रुक्मिणी सारखा लुक करून देते.
हो हो.
नऊवारी साडी सर्व सेम तस. आणि आता तर काय पंढरपूरची एकादशी आहे. पंढरपूरची यात्रा आहे. चालेल ताई ठेवते हा.
हो हो हो हो.